हॅलो.
हा काय करतेस
बसलय तुम्ही काय करताय?
मी पण बसले
जेवलात हो तुम्ही जेवलात
हो जेवले काय केलेलात आज?
अंड्याचा रस्सा.
हा अंड्याचा रस्सा हा हा हा.
हम्म हम्म तुम्ही काय केलेलं तर
आम्ही आज अ बांगडा आणि बोंबिल.
हो हो तुम्हाला मच्छी खूप आवडते वाटतं.
हो मच्छी खूप आवडते. आता काय जास्त उपवासच असतात ना सोमवार मंग मंगलवार अजून गुरुवार हां आणि हा हो आणि शनिवारी एक टाइमच धरतो आणि संध्याकाळी खातो मच्छी.
हा काय म्हणजे संध्याकाळी पझरता नं
नाय नाय अ सकाळी नाय नाय सक सकाळी उपवास धरतो आणि संध्याकाळी नॉनव्हेज खातो.
बापरे हा कोणता उपास म तुमचा.
नॉनव्हेज एक टाईम व्हेज.
असा असतो उपास तुमचा. आमचा नाही, माझा पण सोमवार असतो एक टाइम. पण मी व्हेजच खाते नॉन व्हेज नाही.
सोमवारी नाही.
शनिवारी शनिवारी पण तुम्ही उपास पकडताना मी नाही, माझा एक टाइम असतो सोमवारचा. पण मी संध्याकाळी व्हेजच खाते नॉन व्हेज नाही खात.
हां हां हां हां. मग नवीन रे रेसिपी ट्राय केलीत का नाही?
नाही टाईमच नाय भेटत तर काय.
हो तो छोटा आहे ना.
हा बेबी तर मग घरातले पण काम करायला टाइम पण नसत त्याला घ्यायला लागत तो नुस तो इकड तिकड धावत असत मग काय. त्याला इकडे तिकडे मग मग त्यांना घरातल्यांकडे देते नाही तर शेजारी देते. आणि मग आवरायला
बरोबर हो हो हो बरोबर तुम्ही कितवी शिकलात
मी
हां
बारावी शिकले.
बारावी हा हा
तुम्ही किती शिकलात.
मी पंधरावी मी बी एस सी केले.
हो का.
हो. मग आता, काय आता बोलायचं.
बोला काहीतरी मग तुम्ही कुठे फिरायला जाणार नाही.
फिरायला आता जाणार आहोत एकविरेला लोणावला
मध्ये बंद होता ना मंदिर आता
हो बंद होता हो आता झाला. ते पायऱ्या काहीतरी खचलेल्या ना तेव्हा बंद केलेला.
तू होताना त्याच्यामुळे.
हो खूपच हो आणि ॲक्सिडंट वैगरे व्हायचे ना. म्हणजे तिकडे नाही असंच रस्त्याला वगैरे.
हम्म ते काय होतच असतात इिकडे पण खूपच हायवे साईड ला होतात.
हो आमच्या इकडे हे पडलं वडाचं झाड म्हणजे तेव्हा हा वादल वार हो आता वादल वार पण नव्हता असंच पण नशीब गाड्या वगैरे नव्हत्या रस्त्याला नाहीतर सगळे सब म्हणजे हा नाही तर भेटले असते बरोबर ह त्याच्यात
आताच आता ते ट्रकवाल्यांनी उडवलं ते
उडवलंय हो हो हो हां हो मग आज आजकाल काय होईल काय सांग
सांगता नाही श तर काय
मग. मरण कधी जवळ येईल मग ते काय म्हणजे काय झालंय त्यांना ब हे झालेत ऑफ झालेत की आहेत.
हा तीन तिघं कि चौघ जण ऑफ आहेत आणि
हां हां जखमी आहेत हां हां हां हां
ते देवासाठी जातात ना पण ते चांगले पण आहे म्हणजे देवाच्या दारी जात ता जात त्यांना मरण आलं अस हम् एक चांगलं आहे पण ते कसं घरातल्यांना दुःख त अससं होतं ना,
हां मग हां तेच तर तुम्हाला चहा आवडतं की कॉफी जास्त
मी चहा पण नाही पीत जास्त कॉफी पण नाही. जास्त करून दूध दूध
हा हा हा
दूध बिस्किट खाते म्हणजे चहा पण तिथे असं काही नाही पहिले जाम पियायची चहा आता नाही कमीच केली.
हो हो हो मग आता कोणती रेसिपी अशी चांगली बनवता तुम्ही?
मी मला चिकनच येतो जास्त कि नाही अस, कोणत चिकन ते पण असं कांदा टोमॅटो मध्ये असा ग्रेवी करायची मस्त लागतो तस
हो आणि बिर्याणी पण जाम आवडते. पण बिर्याणीची काही एवढी रेसिपी नाही आव माहिती हां हा रेसिपी नाही येत हा-हा मी म्हणजे असं कधी केलीच नाही आहे हां
मी एकदा केली होती ट्रा नाई मी केली. ट्राय एकदा एकदा स्टार्टिंगला माझे चांगले झाले नाही. नेक्स्ट टाइम करायला गेली. तर फेल गेली मग तेव्हापासून मी ते सोडूनच घेत दिलं.
हा ती काय पहिले ग्रेवी करायची असते ना चिक
हा चिकन बनवायचं नंतर मग ते लेअर टाकायचे. पण ते चांगलं झालं तर ठीक.
मग ती कशात फेल जाते.
काही समजत नाही. टेस्ट मधी किंवा असं भात वगैरे
मध नसेल कारण आपण ग्रेवही करतो ना चिकनची त्याच्यात मी हां.
इकडे तिकडे थोडाफार होतोच ना. आपल्याला कसा अंदाज येत नाही ना जास्त याचा त्याच्यामुळे होत ते
हां हां हां तुम्हाला जास्त असा. हे ज्यूस की ज्यूस का म्हणजे ड्रिंक कोणतं आवडतं जास्त म्हणजे ज्यूस म्हणते.
आमच्या इकडे फेमस असं आहे पायना. पिस्ता वगैरे आमच्या इकडे आहे तं फेमस त एक ज्यूसवाला आहे. तिकडे मी जास्त पिस्ता-पिस्ता पिते. मला पिस्ता आवडतो.
पिस्ता हा नाही ते आता केक. हा आता सर्वीकडे केक बाउलचं झालंय ना ते
हा झालंय पण मी एकदा पण नाही खाल्लोय.
हा मी पण नाही खाल्लं मला पण ट्राय करायचं आहे. कसं लागतात? तर सगळे सांगतात चांगला लागतो पण खूपच गोड अस. ते ना असं म्हणजे सर्व चॉकलेट हां बरोबर ते हां हां किट कॅट पिस्ता कसा लागे तर हा पिस्ता कसा लागत असेल चांग हा. ह मग बघू ट्राय करायला पाहिजे.
हम्म.
हा. हां तेच म आता मग प्लॅन केलात की नाही फिरायचा?
नाही अजून नाही बघू ते मागे बोलले होते. म्हणजे इथे जायचंय मोडीला बघू आता कसं काय?
मग गोवला वगैरे जायचं बाबूला घेऊन.
आता बाबू छोटा आहे ना नंतर मोठ झाल्यावर
हा किती महिन वर्ष झाला ना.
हा वर्ष दोन महिने झाले त्याला
हा हा मस्त मग लवकर मोठे होतात ना.
हा ना समजत नाही आपल्यासमोर कधी डोळ्यासमोर कधी मोठे होत जातात ते एवढूशे असतात. आता एवढ्या मोठ्या तररंग एवढा आहे ना फारच
हो हा.
हम् हा ना काहीच ठेवत नाही घरातली भांडी नाही ठेवत. कांदे, लसूून सगळं. इकडे तिकडे फेकून टाकतो. हा मग ओरडा खातो.
आ हा पण त्यांच्याशिवाय अस घरात शोभा नाहीयेत ना म्हणजे अस हा म्हणजे असं घरात नसले की का? चाले तर हां.
तेच ना तो न असता का करमत पण नाही असंय.
हो हो तेच मग बाहेर हॉटेलचं जेवण चांगलं वाटतं काय घरचं.
कधी तरी वाटतो छान. नाही तर नेहमी आपलं काय घरचच तुम्हाला कसं आवडतं.
मला मला बाहेरच
हो तुमच जास्त करून बाहेरचच असतो ना.
हा हॉटेल जाऊल असलं की कसं जायचं घेऊन यायचं कायच घर प्रि अस.
तस आम्हाला कस बाजारात जा घेऊन या असं आहे. आम माझं कसं घर जरा लांब आहे ना बाजारापेक्षा त्याच्यामुळे
हा मग फोटो काढायला खूप आवडत असेल ना.
आवडतो. पण आता आवडच गेली लग्न झाल्यापासून हो म्हणजे आहे म नाही लग्न आधी खूप काढायचे फोटो जिथे जाईन तिथे सेल्फी असायचीच. किंवा फोटो तरी असायचच. आता लग्न झाल्यापासून कमीचचाले फार
हो बरं.
पहिले लग्न आधी साडी पण नेसायची फोटो काढायची आणि आता लग्न झाल्या. एवढे साडे्या पडलेत पण काहीच उपयोग नाही. काही सहन असल तर हा ड्रेस काही सहन असेल. साडी नाही तर मग ्रेस
हा हा हा हा तेच तर मग काय बोलता आता
काय बोलणार बोला तुम्ही?
ते ॲक्सिडेंट वगैरे खूप होतात ना रस्ते
हो खूपच म्हणून तर भीती वाटते ना.
भीती वाटते त्यात हा पाऊस ते दरड कधी कोसल ते काही समजतच नाही.
तेच ना आणि ते अजून तिकडे झाड ना असे खूप वाकलेत ते कतीी पण पडतील.
तिकडे दिसे एक
हा बेखंड म म्हणजे आम्ही त्या साईडला कधी गेली ना. का म्हणजे असं दिसतात ना ते आमच्या इकडेच आहे ना ते हा.
हो हो हो बरोबर हां हां. मग तुमच्या म्हणजे असं. अ हॉटेलमध्ये असं चांगलं भेटत म्हणजे जेवण वगैरे अस. कुठे गेलाय?
हा भटतो आहे असं नेमकेच आहेत म्हणजे मोजके असत चांगलं बिर्याणी
हा बिर्याणी वगैरे हा मग तुम्ही हा. हां तंदुरी बिर्याणी मस्त लागते मग तुम्ही असं हॉटेल हां जास्त आता हॉटेलला गेलंत की काय खाता जास्त असं.
हॉटेल जास्त करून आता तर नाही जाणं होत. पहिले लग्न आधीतच जायची म्हणजे माझी मैत्रीण हो. बेस्ट फ्रेंड त्याच्यासोबत जायची जास्त करून तेव्हा आम्ही चायनीज जाम खाच चायनीज आणि बिर्याणी आणि एक शॉर्मा तो एक आवड मला हम्म तो एक असायचच आमचा नेहमी ठरलेलाच चला आपली दहा मिनटं झालेत बाय तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं.
हो मला पण आपण परत उद्या करूया हा हा. हो चालेल चला हो चालेल बाय हा.
हम्म. टिचक.